हॅलो काय ग‌ काय करू राहली.
बसले.
काम नाही का आज काही
नाही बसले आराम करते.
अच्छा मजा काय मग तुझी
चालु आहे का मग
हॅलो.
ह मिस्टरांच काम चालु आहे ते बघतील.
हम् हम. पाऊस नाही का तिकडे
नाही पाऊस काय नग येत पण उघडुन जातो.
ह्म हा दोन मिनिटं येतो लगेच जातो.
हम्म. काय म्हणता? कायत म
काय काय?
ते तू थोडा समोर
हा ते नियम असतात त्याचे काय असं मला वाटलं.
तेव अ हॅलो. स आपलं वाटतं हॅलो. चालु हे. कॉल चालु आहे आवाज नाही येत.